हॅलो!
हा आवाज येतेय का?
हो येतय ना, माझा येतय क्लिअर?
हो येतय.
अच्छा.
काय? सुरू आहे.
काय नाही ग अशीच मोबाईल बघत होती मी, तू काय? करताय.
हा मी पण अशीच बसली होती.
हो का?
हम्म.
म मग तिथे तुझ्याकडे म्हणजे टॉकीज वगैरे आहे का? ग. तुमच्याकडे भंडाऱ्याला वगैरे.
भंडाऱ्याला का हो भंडाऱ्याला आहे टॉकीज एक, दोन आहेत वाटतं. पण मी अजून कधी गेलेली नाही ग.
अच्छा तू कधीच नाही गेली मुव्ही वगैरे बघायला.
नाही नाही इकडे तर कधीच नाही गेलीय.
हो का? कशा टाईपच्या मुूवीज वगैरे आवडतात तुला.
मूवीज म्हणजे मला जास्त करून तर हॉरर मुूवीज खूप आवडतात.
अरे बापरे! हो का? अच्छा माझ्या हस्बेंडला पण खूप आवडतात हॉरर मुव्हीज. ते म्हणजे तेच बघत राहतात ते तर ते बघता बघता झोपी जातात. डेली हा त्यांना झोप नाही लागत झोप परंतु हॉरर काय बघत नाही तोपर्यंत.
आणि तू तू नाही का? बघत.
नाही ग मी कधीच नाही बघितली मला खूप भीती वाटते.
हो का?
हा
क कधी कधी ट्राय वगैरे नाही केलं का तू.
हम् नाही ग म्हणजे केली होती मी एकदम छोटी होती तेव्हा मग तेव्हापासूनच माझ्या मनात भीती बसली ते बघूनच. तेेव्हापासून मग मी कधीच नाही बघितली त्याच्यानंतर एकचदा बघितली मी त्याच्यानंतर मग कधीच नाही बघितली माझी. कधी हिंमतच नाही झाली तशी काही बघायची.
अच्छा अच्छा
हा साया
हम्.
मग कोणकोणत्या? मूवीज बघितल्या आहेत तू हॉरर.
हॉरर म्हणजे आता मी अ एवढ्या तर जास्त मुव्हीज नाही बघितल्या मी आता माझ्या फ्रेंड सोबत एक मूवी बघितली होते रूमवर ईशा म्हणून. हॉरर मूवी होती अ खूप छान! होती म्हणजे मस्त. अ खूप हॉरर सीन्स होते तिथे.
अरे बापरे! एवढे कसे बघता ग तुम्हीुमची कशी कशी हिम्मत होते माझी तर हिम्मतच होत नाही बिलकुल.
ह. अगं काहीच नाही राहत त्याच्यात आपण फक्त मनात भीती घेऊन बसलो असतो. ते आपल्याला तर माहिती आहे ना ती फक्त मूवी आहे. म्हणून आपण कशाला घाबरायचं.
ते तर आहेच ग तरी पण वाटतेच थोडी भीती.
हा आता तू ते तुझ्या मनात घेऊन बसली आहे म्हणून वाटत असेल. ट्राय कर तुला पण नाही वाटणार मग.
बघू आता कधी समोर आता तर नाहीय हिंमत सध्या.
बरं बरं.
हा अजून कॉमेडी वगैरे नाही आवडत तुला मुव्हीज.
ह. आवडतात ना आवडतात बाकी बाकी पण मूवीज आवडतात मूवी् फक्त तर चांगली असायला हवी बाकी मला क्राईम थ्रिलर, वगैरे कॉमेडी सगळ्याच मूवीज आवडतात.
अच्छा अच्छा धुरधर वगैरे बघितलीय का? मूवी तु
नाही ग नाही मी जास्त म्हणजे मूवीज वगैरे बघणं होत नाही माझं. एखाद वेळेस झालं तर झालं.
अच्छा अच्छा.
हम्म कधी मग खूप दिवसानंतर आमचं काही सगळं अ फ्री वगैरे होत. तो आता समजा एक्झाम वगैरे आहे मग ती खूप दिवसापासून त्याची प्रिपेरेशन असते. ते मग ती संपली वगैरे की आम्ही मूवी् वगैरे बघतो रूम वर.
हा थोडं पाहिजे ना चेंज चांगलं आहे ते. थोड एंटरटेन पण पाहिजे ना हा.
अछ.
अजून हे वगैरे होत असेल ना तुमच्या कॉलेजचा गॅदरिंग वगैर ॲनिवल फंक्शन वगैरे राहत असेल.
हा. हा होतो होतो आताच फेबमध्येध्ये मार्चमध्ये होत आमचं.
अच्छा.
हम्म चांगला होता आठ दहा दिवस ते फेस्ट मध्येच गेले आमचे.
अच्छा अच्छा.
चांगलं म म्हणजे छान वाटतं एकदम काहीतरी चेंज म्हणून.
हो का तुझ्या कोणत्या हॉबीज आहेत म्हणजे तुला काय? करायला आवडते मग डान्स वगैरे करते का तू तिथे.
हा मला डान्स करायला खूप आवडत डान्स वगैरे. केल होत आम्ही दोन दोन दोन डान्स केले होते.
अच्छा.
आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज वगैरे होतात फेस्टमध्येध्ये.
हा हा. चांगलाय.
ह वेगवेगळे डेज वगैरे तर. तिथे परफॉर्म करायला वगैरे. छान वाटत हम्म. तुझ्या काय? हॉबीज वगैरे आहेत. ह.
अ मला पण आवडते मी म्हणजे डान्सच सगळ्यात जास्त आवडते मला मी करायची आधिक. कॉलेज ला वगैरे होती तेव्हा गॅदरिंग मध्ये वगैरे करायची. आता कुठे म्हणजे तस हे नाही मिळत ना आपल्याला मोका. हा मग तेच लग्न वगैरे काही असले की मी करत असते डान्स.
ओके ओके ओके.
हा.
हम्म.
असं आहे अजून काही म्हणजे अजून दुसऱ्या कोणत्या हॉबीज आहेत तुला बुक बुक्स वगैरे वाचत असते का तू अशा नवीन नवीन.
बुक्स म्हणजे कस आहे मी ना एक दोनदा बुक्स वगैरे वाचायच. ट्राय केलाय मी म्हणजे खूप. होय दूरपर्यंत जाते बुक वाचत पण मी अजून कधीच संपवली नाही ह बुक माझी एक पण.
अच्छा.
तर ते मी आता म म्हणजे असंच कधी वेळ नाही मिळत किंवा मग कधी त्रास येतो. असं असतं. बुक मी कधी कंप्लीट नाही केली पण मला आवडतं अस वाचायला वगैरे मी ट्राय करेन की मी अ म्हणजे कंप्लीट करेल त्या बुक्स पण आणि दुसऱ्या पण वाचेल.
हा.
ह बाकी मला गाणं म्हणायला पण आवडतं.
अच्छा अच्छा गाण म्हणत असते तू.
हा म्हणजे मला येत नाही चांगला पण मला आवडतं गाणं म्हणायला. आणि डान्सचं पण तसच आहे मला डान्स पण करायला खूप आवडतो. माझी इच्छा आहे की मी कधीतरी डान्स क्लास वगैरे लावावं सिंगिंग क्लास पण लावावं. थोडंफार तरी शिकावं हम.
आमच्या घराजवळ वगैरे आहेत म्हणजे खूप क्लासेस आहेत अशे जवळपसच भरतनाट्यम च पण क्लासेस आहेत. आणि इ इ म्हणजे हा भरतनाट्यम चे क्लासेस आहेत अजून झुंबा क्लासेस पण आहेतथ जवळपासच आणि गिटार क्लासेस वगैरे म्हणजे जवळपासच आहेत सगळे. माझे हस्बंड म्हणत राहतात मला लाव म्हणून भरतनाट्यमचे वगैरे.
अरे हा तू तर लावू शकते.
हा आपण कसं मुलाला बघायला कोणी नाही ना ग कुठ त्याला म्हणजे. कुठं कोणाजवळ ठेऊ दे तेवढ्या वेळपर्यंत.
ह तू बोलली होती ना की आता त्यांची स्कूल एक दोन तासाची असते तर तू तेव्हा करू शक
हा जर जर त्याला टाकलीच ना मी स्कूलमध्ये हा स्कूलमध्ये टाकली वगैरे तर करन माझी इच्छा आहे आणि इथे गाडी म्हणजे टू व्हीलर फोर फोर व्हीलरचे वगैरे पण क्लासेस आहेत जवळ. पाासच.
अच्छा अच्छा अच्छा. चांगलंय मग शिकतू हॉबीज वगैरे पूर्ण करणं खूप चांगली गोष्ट असते. म्हणजे कस आपण आता तू तर पूर्ण तुझ्या बाळातच गुंतली राहत असतील पण तुझ्या स्वतःचे जे काय ड्रीम् तू ते पण पूर्ण करायला पाहिजे.
हो तेच तर ना म्हणूनच विचार करतय मी पण करायचं म्हणून आता याला स्कूलला टाकली की मी बघते कायतरी. नवीन करायचं ट्राय करते
हो बरोबर आहे हम्म.
अजून तू केल्यात का अ कधी क्लासेस वगैरे काही एक्स्ट्रा क्लासेस डान्सिंगचे, मन सिंगिंगचे, मन असे काही केले आहेत का? तू क्लासेस वगैरे.
नाही ग मी क्लासेस वगैरे तर नाहीच केले असे. पण आता मी जेव्हा कॉलेज जॉईन केला होता ना. तर आमच्या कस मेडिकल फीलल्डमध्येध्ये. स्पंदनमधून म्हणून कॉम्पिटिशन असतं ऑल ओव्ह इंडिया जथे पण कॉलेजेस वगैरे आहेत त्यांच तर तिथे आमच्या क्लासमध्ये दोन मुलं आहेत खूप चांगलं गाणं म्हणतात तर त्यांच्यासोबत मी रोज गाण्याची प्रॅक्टिस वगैरे करायची आम्ही गाणं म्हणणार होतो. पण काही प्रॉब्लेम् आला त्याच्यामुळे आम्हाला त्या नेमक्या कॉम्पिटिशनलाच जायला मिळालं नाही. पण आम्ही खूप दिवस मग प्रॅक्टिस वगैरे केली होती खूप काही शिकली मी त्यांच्याकडून पण.
हा का चांगलं आहे ना ते पण एक. तुला आहे म्हणजे हॉबीज आहे तुझी तर मग पूर्ण करायलाच पाहिजे. चांगला आहे ते.
हो. आता आम्ही डिसाईड केलं आहे की नेक्स्ट इयर बघू त्या कॉम्पिटिशनला जाऊ. कारण आमचे जे काही बाकीचे स्टुडंट्स गेले ना दुसऱ्या दुसऱ्या फीलल्डमध्ये. त्या कॉम्पिटिशन ला ते सगळे काहीतरी काहीतरी जिं ून आले काहीतरी घेऊन आले मेडल वगैरे. मला खूप छान वाटलं ते बघून.
हा चांगलं आहे ना.
हम
अजून काय? म्हणते
काही नाही काय तुला काय? वाटतं मग तुझ्या मुलाबद्दल त्याला तुला काय बनत बघायचंय असं काही तुझी इच्छा आहे का?
त्याही माझी स्पेशल अशी काही नाही इच्छा त्याला जे वाटेल ते तो बनेल म्हणजे त्याची इच्छा ना ते कसं आपण. त्याच्यावर तर नाही थोपवू शकत की मला डॉक्टर आवडते तर तू डॉक्टरच बन बाबा. नाही म्हनु शकत आता आपण आणि आज कालची जनरेशन अशी आहे की त्यांना म्हणजे आपल्यापेक्षा आता त्यांनाच जास्त समजते हा. ते लहान वयापासूनच ते आता आजकाल किती? लहान लहान लोकच अर्निंग करतात ते खूप जास्त असं आहे ना. त्यांनाच खूप समजते आजकाल आपल्याला काही सांगावंच नाही लागत.
बरोबर आहे आपल्याला माहित नाहीात तेवढं त्यांना माहितच. आणि आजकालच्या मुलांचे वेगवेगळे इंटरेस्ट वगैरे असत.
हा तेच तर आता असं नाही राहिलं की डॉक्टर्स बनल्या पाहिजे की इंजिनियर्स ते वेगळे्या हच्यातून पण काही पण करतात असं आहे ना.
हा तेच ना.
म्हणून मी असं काही विचार करून नाही ठेवत त्याला जे वाटेल ते त्याच ज्याच्या इंटरेस्ट असेल तो ते करेल. ह त्याचे त्याचे पप्पा कधी पण कधी कधी म्हणत राहतात. असं करून तसं करून म्हणजे अशा अशा याच्यात टाकून तश याच्यात टाकायचं भाव मी तो मोठा होऊ द्या त्याचा इंटरेस्ट मग त्याला काय करायचं आहे तर.
हा. आणि कसं त्यांचं आपल्याला आता थोडेसे मोठे होताना त्यांचे इंटरेस्ट वगैरे दिसायला लागतात ना तेव्हाच त्यांना फिल्डमध्ये क्लासेस वगैरे जॉईन करून धरून द्यायचे म्हणजे कस आ त्यांना तर नाही समजत ना की आपण आपल्याला क्लासेस वगैरे जॉईन केलं पाहिजे पण कसं त्यांची हॉबी एक प्रकारे बिल्ड करते. करतो तो आपण ते करून.
हा बरोबर आहे तुझं.
हम्.
हा बघू आता तर खूप छोटा आहे तो आता दोन वर्षाचाच होईल तो. पाहू समोर जाऊन आता दोन तीन वर्षात समजेल मग.
च लव लवकरच मोठे होऊन जातात ते एक दोन वर्षातच सगळं.
हा ना काही समजलंच नाही दोन वर्षाचा कसा झाला एकदम अचानकच.
हा तेच ना.
हम्म लवकरच मोठा होऊन गेला.
हा चांगंल आहे ना.
हम् अससा आहे. अजून बाकी झाले तुझी सायंकाळचे काम वगैरे झाले तुमचे.
हा म्हणजे मी तर जास्त काम नाही केले माझ्या मम्मीनीच केले.
अच्छा अच्छा.
हम.
गेली तुझी मम्मी बाजाराला जात हो
नाही ती अजून गेली नाही रेडी वगैरे होतय आता जाईल थोड्या वेळात.
अच्छा.
हम्म.
बरं आहे मग कशाने जाते आता पायदळ की म्हणजे गाडीने वगैरे जाते.
हम् नाही ते म्हणजे ऑटो वगैरेने जाईल किंवा कोणीही जवळ म्हणजे ओळखीचे वगैरे मिळाले तर त्यांच्यासोबत जाईल.
अच्छा अच्छा.
हा कारण आता मार्ग कटा म्हटल्यावर पूर्ण गावच जातो ना.
हा ते तर आहेच.